हॅलो!
हॅलो!
हा काय करालाय?
आ बसलो.
जेवला?
जेवलो की.
हो.
जेवलो.
मम्मी च्या नावान प नाव पडलय मम्मीच. हम्म? हॅलो!
मम्मीचा मम्मीचाच आयडि हाय हे.
हम्मम खुळ हाईस खुळ आम्ही म्हटल शान तर का
तुला काय सांगितलेलं?
काय सांगितलंलेस?
काय करालास?
बसलोय.
हम्म.
हम्म. हम्म.
काय?
बोला की.
बोल की.
बोला की, मॅडम. हॅलो?
काय कराल्या, मम्मी, बहीण?
ह बसल्यात बाहेर.
कस ते, ज नेटचा पेपर, कसा गेला?
नीटचा पेपर, असं काय सांग न, ती स्वता.
का?
नॉर्मल गेल्याय म्हणते, बायोलॉजीचं लिहिलेय ता सगळं. मॅथ्स, फिजिक्स जरा काय सांगता येल नही.
ह्, मी पण रिल ला बघितल त. ते अ केमिस्ट्रीचा, नेटचा पेपर टफ काढले.
हम्म.
हम्म. बघू आता, काय होत, किती चेक केली का नही, किती क्वेशन बरोबर येत, चुक य?
नहीं, केलेया सगळी.
हम्म.
हम्म.
विचारला नाहीस ना?
काय नाही, चर्चा नाही.
आणि कावा मम्मीची तब्येत बरी हाय?
नाही.
परवा आलेलो घरी, तू नव्हता.
बीर त
बाहेर गेलतास, दुकानात.
हम्म.
फोन केल तो, फोन पण ऊचला नाहीस.
काय लक्ष नसल.
हां, मंग आता कॉलेज काय म्हनत?
चांगलंय की. ह
चालूय हाय का, नही चालू?
चालू य, अजून व्हायचंय.
रिझल्ट लागला?
श्रावण हाय की,
घरात सांगितला?
आजून नाही.
आता कुठल्या कुठल्या सब्जेक्ट आहेत पुढ?
काय?
कुठल्या कुठल सब्जेक्ट फुढं
काय माहिती नाही आजून, काय कॉलेज चालू नाही काय नाही कसं सांगणार.
सिलॅबस आधी एफ. वाय ला असताना सिलॅबस दिलेला आसतोय.
बघायला पाहिजे. कुठ दिल्यात बघायला
म्हणजे क्लासरूमला हाय नव्हं?
हम्म टोटल नसल
टोटल म्हणजे आम्हाला तर पूर्ण देत होतीत तीन वर्ष. बोल मग आणि का?
काय नाही.
सगळ्यांच टास्क झालाव मग मला टास्क आलाय कॉल
आता परत नवीन जनांना नवीन आला म्हणायचा म.
हम्म
हू
मला डायरेक्ट परवाचा ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क आला मला वाटल आता ता ट्रान्स्क्रिप्शनचाच टास्क येईल का काय? मी मगाशी रिफ्रेश केलावर बघतोय तर हा पण आला. म अलमोस्ट सगळ्या फ्रेंड्स चे वैगेरे हे टास्क करून झाल्यात, म्हणून म्हणलं आता बघूया थोड्या जणांना करून फोम हॅलो!
हा.
ऐकू येतोय आवाज माझा?
या लागलाय की.
हू
म ठेवू का कॉल नंतर करू?
नंतर कव्हा?
तुमची झोक गेल्यावर करतो की.
जास्तच याय लागल्या.
मी तेच म्हणालोय झोप गेल्यावर करू का कॉल म? हू हॅलो!
हा.
काय विचारालोय?
काय च्या
काय विचारलं?
करतो नंतर फोन.
किती वेळ झाला?
सगळा वेळ बिनबोलताच बसलाय. हॅलो!
हा.
तु काय बोलल्या?
बोल की. हम्म.
काय विचारलं मी?
काय ते?
लक्ष आहे का फोन कड?
बोल तर तू.
मगापसून काय बोलाल्या रे?
कुठे काय बोलीस.
अजून तीन मिनिटात बोल काय तरी मी ठेवतो फोन.
काय बोलायचं? हम्म.
लई जास्त झोप आला असत तर राहु दे फोन झोपतो.
करतो मी मैसेज उठल्यावर.